हॅलो
हॅलो
येतो का आवाज
हो येतोय बोला काय नाही चहा पितो ते या च गला
म को चचा लाय पो ना
सर काळे झाले ना काळी का
दूध कोडून घेत त
दुधच नाही घेत आम्ही कोराच चहा पितो.
बाई कोरा चहा पिल्यावर काळ होत दुध घेऊन जात जा माझ्याकडून
आणून देत जा ना काहीच हरकत नाही दिलं तर आम्हाला असं
हा फुकट नाही आमच्याकडे विकतय. माय माय माय सासू रुप रूपयाच हिशोब घेते.
हा मग् म्हणत्या घेऊन जा हे.
का झा मगड आहे का तिकडे
हा
काय म्हणत होते हो मी गेली विसरून हो फणच नाही का आपल्या गावातून
काय र्या पुढे असेल इकडे नसेल नाही पुढे असतील ह मग पुढेच राहतील पुढे इकडे नाही राहणार काय रे आनं. छ हॅलो
हॅलो म्हटलं फणच नाही का आपला अजून
नाही ना आजकाल का पहिले टाइम नाही बेठ आज ना मिीटिंग होती मिीटिंगला जायला होती
मिीटिंग कसली हो
या पिची मीटिंग होती
अच्छा.
तिकडून आले भांडे घासले अन् लगेच तिथे येऊन बसले.
हम्म बरय बग तू सोपं काम आहे मस्त बरय तुम्हाला सोपं कामये.
हा म
धुऊन बसायचं मस्त डोक्याला ताण नाही हम्म. जाता का संध्याकाळपर्यंत सुरवात खूप होता.
हा संध्याकाळपर्यंत सगळं जाता.
बरय बरय मग काय उकाडे द्यायची ना लावून मग उकाडे द्यायची ना लावून.
उकाडे आहे संध्याकाळचे उकाडे काही अजून घात नाही काय घेऊन बसायचं जात डेरीला देण्यापेक्षा हे परवडतं
हा मग काय डेरीत कमी फॅट लागत असंल
तीस रुपये पस्तीस रुपये जायचं.
हम्म हम्म
म आता येना असं पन्नास रुपये जात हा पन्नास रुपये लिटर जात.
म्हशीचं गायीचं.
गायीचं गं.
हम्म तेच भाऊ रेट तुमच स्वतःकडे आहे ओ.
हा गीर गायीच दूध आहे ना मग.
अच्छा म्हशीचं पन्नास ऐकल होतं गाईचं चाळीस
ए म्हशीच आता सत्तर का काय.
हा का.
साठ का सत्तर ये.
नेऊन दिली ती
सुरुवात केली ना तसं.
आता वर्ष झालं तशी जशी सुरुवात केली ना विकायला.
हा हा.
तसं पन्नासने सुरुवात केली ना म
हांां बर बरं आहे मग का जात मग म्हटलं का टेन्शन नाही.
नाही पूर्ण दूध संपून कधी कधी कमी येत माहिती.
हा हा हा.
बरय मग काय.
हं हा
हा
हा रोज त्याच बसत्याता पण मग आज गुरुवार गुरुवारच म्हणून त्या
हा हा हा हा. अच्छा हा मग काय बरय घ्यायच एक दिवस ऍडजेक्ट करून.
हा त्यांनाच द्या काम मग ऍडजस्ट करायच. असलं तिथ बसत नाही
घरून मोजून येतय का म
घरून अर्धा लिटरच्या एक लिटरच्या पिश्या मोजून द्यालता. मग आपण तसेच पैसे मोजून घ्यायचे त्यांच्याकडे.
हा का.
हा.
बर काय म- गोरवारच कुठच मऊन राहतय म्हण घ्यायचे चार दन शंभर एक रुपये बाजूला काढून खाल्ले म्हण.
ते आ हा. मन जरे ना तरी बरोबर. हम्म
दुसऱ्या दिवशी म्हणायचर. सवय नाही म्हण प म दुसऱ दिवशी मणा तर रात गई सो बाात गई मला. तुम्ही कालच विचारायचं मग.
क विचारत कुठं घेते कसे घेते क काय काय खराच लगे ति
हा का नाही काय नाही.
फुटबॉल सगळ आपल्या सारखे न राहतील. सोडून द्यायला.
हा.
हम.
बर हिशोबाला क्लियर. घला घर खावा हिशेबाला तर रावा.
हा. ीस रपळेीस रपे चळे त बाकी स्वयंपा काची तयारी. ह हा
भाजीपाल घेल नाही नाही माणसेच आमच्याता.
बर हाय.
म मग काय डोकेला तान नाही.
आण काय. आं
डोक्याला ताण नाही इकडून तिकडून एवढ्या बाजारपेठेत हिंडायचं.
ह नाही बा आमच नाही आणती आम्हालाच द्यावा लागत. मी त्याच्या आ दिवशी तुशिवा सैरी शेजारी बाजार तो ताज बाजूपाला दिसेल ना तो घेऊनच टाकीते.
मग मी तेच म्हणते ना मग विकाला बसय का असंच विकायचं ल के चिकून भाजी पालायची पिशीवी भरून न्यायची.
मग तस राहतच आमच पन्नास रुपये लिटर पंचवीस अर्धा.
ह
अ तुम्हाला. आ हॅलो.
अं
पाय भर गेलं एक लिटर.
माझ्या मुळ गेलं.
हा अम् तुझ्या मुळग गेलं.
अ मी चिकन बोलू राहिले म्हणून त्यांना असं वाटलंय बाहिलाच व्यस्त. दिसती जरा पटकन मोकळ करून देती.
अर्धा पन्नास तेल. किती देऊ. आज राधिकानी नाशिक तिकड तिकडे लय टाकतील.
ते
मीटिंग मध्ये
दिली का?
हा,
म्हणजे त्यांनी दिले, अच्छा, पे हे दिलं का?
सुट्टे नाही, असतील पाच सुट्टे.
डायरेक्ट दोनशे सुट्टे पण, एक लिटर घ्या ना मग हा.
तापून ठेवायचं त्यांना म्हणा, के वरे जातं म्हणे दोन- तीन दिवस दूध टिकत.
ओ सुट्टे द्या ना.
जायच?
दोन शंभर द्या.
अ त्या जात
का?
काय गं, हाड काय, काय झालं?
सुट्टी असले, की लय वैताग येतो ग.
अगं त्यांना तु तुम्हाला टेक्निकच नाही काही विकाय
काय?
त्यांना म्हणायचं एक लिटर घेऊन जा सकाळ, संध्याकाळ तापून ठेवा.
हा ह येनत तू इथं.
येते थांब थोड्या वेळानी दोन दिवस दुध ता
बाईने दोनशे. नो टन अर्धा लिटर दूध. दोनशेची नोट आनं अर्धा लिटर दूध.
आपण आपली कम कशी करायची घेऊन जा आता- तापून ठेवा म्हणायचं..., खळखळ उकळवून ठेवायच, म्हणे अहो.... तुम्ही परवा
चिन यऊद लास्टला म्हणून वार
तिला म्हण, पातेलच तू स्वचछ घशाला नव्हत.
ह त्याच्यापेक्षा ना बाई तू आज जात तार झाले, उद्या परत या अर्धा घ्यायल खेड्यावरची जास्त येतात रोज दूध घ्यायला.
हा, हा बरय मग काय?
हम् ह
वार ते म्हणतात भाजीपाला काय काय दिसतोय गुरोजरा नवीन.
आ.
भाजीपाला काय काय दिसतोय नवीन.
ए तर काही नाही दफ्तर ए बॅगी ए केलं ए. थंड बुड ते बांडे कुंडी. वॉटर बॅगी वाॉटर बॅगी, हे लाटणे, फुगे उडवायचे. य काय लागत तुला सांग?
मल नको टाकू केळ आणायला लावलं तुम्हाला म्हणत काय अजून चाचाने संपत आले तिघालें टाकू मग बरं आले आले थांबा.
बाकी पोरं
पोर घरी काही क्लास ला गेली.
मागे नाही लागते.
नाही बम्हा शाळेतून आला झोपला. माहिते क्लास ला गेले ठेऊ का मग आता.
हो हो चालेल चालेल घ्या विकून मग. हॅलो
ठेव का म्हणती.